हॅलो.
अ आवाज येतोय?
हो येतोय येतोय.
हॅलो.
हां कशा आहात तुम्ही?
मजेत येत.
हम्म बस मी पण चला संपला अधिक महिना ना.
हो संपला आज शेवटचा दिवस. काल शेवटचा दिवस होता ना अधिक महिन्याचा हो.
काल म्हणजे मला वाटतं बारा वाजेपर्यंतच होतं ना नंतर अमा वाजता लागली. हम्म हा प्रकार मला वाटंत आपल्यामुळेच असावा ना म्हणजे अधिक महिन्याचं वगैरे.
हो हा तर सगळीकडेच चालू आहे म्हणजे असं प्रत्येकाला. ते एक नवीन जावई मुलगी. त्यांच्यासाठी आणि आता एक नवीनच बघायला मिळालं नुकतंच जन्माला आलेलं बाळ. मी तर आता असं बघितलं दोन तीन महिन्याच्या बाळाचा सुद्धा अधिक मत झाला.
हो का रे बापरे. खरं सांगायचं होत ना ते आता फोन फेसबुक त्या स्टेटसला टाकायचं असतं ना. म्हणून ह्या गोष्टी जास्त केल्या जातात खरं सांगायचं तर
जे मनापासून करायच हेतून नसून सुद्धा का? काही जण करत असतात कायमची ते प्रेम
पाहिजे लोकांनी बघितलं पाहिजे शंभर लोकांनी म्हणून ते केलं जातं एवढं अगदी एवढी सजावट एवढं. काय काय करतात एवढे पदार्थ वापरे.
सर्व गोष्टींमध्ये ज्यांची खरंच परिस्थिती नाहीये. त्या व्यक्तींना सुद्धा मग हे बघून कुठेतरी अ आईवडिलांना कर्जबाज रिकाऊ होणं असे ना पण मग समोरच्या दुसऱ्यांनी त्यांच्या लेखला जाला बोलवलं तर मग आपल्याला पण बोलवावं लागेल
खरंय खरं एकदम म्हणजे
ह्या गोष्टी मग त्यांनाही करा म्हणजे त्यांची परिस्थिती नसताना सुद्धा त्यांना कराव्या लागतात
हा कारण त्यांच्या मनात येत ना की अरे दर्श के किंवा या नातेवाईकांनी केलं माप केलं पजे किंवा त्या मुलीलाही वाटतात रे आपल्या आई वडिने काय करत नाही आपले
हा म्हणजे तिलाही का गोष्टी माहिती असते ते कस असतं सासरी ल खू बोलले की ते छोट्या छोट्या दि बोलले बसायला की नाहीच गेलं आम्ही गेल तुझ्या घरच्यांनी तर काही गेलंच नाही तर त्यामुळे मग काही गोष्ट इति अस मजबुरीच्या याच्याने सुद्धा काही लोकांनी केलेले आहेत
खरंचम म् पण असते आ म्हणजे आता एवढ्या दिवसात स्टेटस बघते ना रोत् का सगळ्यांचे रे बापरे म्हण हे तरं अगदी पहितानाच बघ
हो आता अधिक पास नला कालपर्यंत ते स्टेटस जस अधिक मस चालू झाला तस
हो तेच म्हणजे ते प्रेम पहिल्यासारखं ते राहिलेलंच नाही पण ते वेगं चालू झालंय
ते आल्यानंतर म्हणजे समोर त्यांच्याशी माजे बोलणार आहे एकमेकाची आपुलकी तर काही नसते पण मग ते ओमस असं दिखावा दाखवायचा शो करायचा
हा स्टेटस टाकायचं आणि बघायचं किती जणांनी आपलं बघितलंय आणि मग जेवढे जास्त तेवढा आनंद अरे वा एवढं लोकांनी बघितलं आपलं आपला मोठेपणा दिसला ब त्यांना
जे कधी आपले स्टेटस नाही बघत त्यांनी ून बघित तर हा त्याला दाखवण्या केलं बघितलं बर का काहीच तर खास करव तेच असतं
खरंच आहे खरच आहे
अ्ा हा सगळ्या दिखवा्याचा प्र
दिखा वसता या्याच्या आधीचा जो अधिक मास होता त्यात नाही एवढं जाणवलं कधी पण हा खूप जास्त जाणवला या वर्षाचा
आणि त्यातलं त्या बघायला मिळालं अधिक मासामध्ये अ वण लावायला तर पद्धत वेगळीच काही काहीचे म्हणजे ते अ हे नाही का पूजेसाठी जे पात्र असतो
हम् हम् हम् ते त आब्याच पात्र वगैरे
तांब्याच पात्र त्याच्यात असेल हो काही ना तर सु प सुद्धा जीवावर आगला असेल सर कुठे कुठे तर पूर्णाची कुठे पिकस जायची
हो नाही काहीच तर मी ऐकत आमच्या आमच्या इथे एक होत्या ना बाजूला तर त्यांचं कुठे झालं अधिक मासाच हॉटेलमध्ये
नाही नाही बाण म्हे घरीच राहिला नाही घरचं जेवण कमी खाऊ घाललं नाही पण मग दुसरंच वेगळंच माह
तेच मग शो पाहिजे ब मजा करायची बघ एक त्याला काय अर्थ आहे आता हॉटेल मध्ये तुम्ही जेवायला जाणार त्याला काय अर्थ आहे का चांगलं नुस फड हो झालं आमचं पण आमचं नाही आम्ही घरगुती साधच केलं
हा हो प ते आपण म्हणजे जेवणातच रुचकर पदार्थ बनवायचे ते जेवणच मनापासून बनवायचे तोच खरा धोंडा असतो
तेच महत्त्वाचं आहे सगळ्यांनी एकत्र येणं एक बोलणं जेवणं भले साध भाजी चपाती का असेना पण तेच आनंदाने खाणं.
तुमचा कसा झाला मग धोंडा
हो छान मस्त झाला सगळ एकत्र आलो खूप दिवसांनी भेटलो तेच महत्त्वाचं.
हो हो
हम्म
असं सण वार मध्ये सगळे हो आमचा घरला पण नेमकं माझ आहे ना माहेरी माझी आई नाही आहे. आमच्या तिथं एक म्हणजे घेणं देणं ती पद्धत होते पण मग जेवणाचं नाही आता आम्हाला जाऊन करावं लागतं तिथे.
हा हा हा
खुप झालं आमचांही.
माझ्या
मध्ये हे राहते तिथे कोणी नाही आपणच करायचं पण खर्च पण मग जावं लागतं वडलांसाठी.
हा मग आता पद्धत आहे त्याच्यामुळे काय करणार.
त्यांचा आग्रह असतो प्रत्येक सनवार तो करावा लागतो. तसाचे खूप मोठ मन करून साजरा करावा लागतो.
ह् मला तर हे आपल्या महाराष्ट्रामध्येच आहे ना.
हो हो हो हो महाराष्ट्रात बाहेर नसेल कदाचित तो.
आणि आताात महाराष्ट्रात पण सगळीकडे नाहीये काही ठिकाणीच आहे आपल्याकडे.
विदर्भात तर जास्त करुन नसते त्यांच्याकडे जास्त सण वगैरे नसतात असं ऐक
अच्छा अच्छा आपल्याकडे मला वाटते जास्त प्र पद्धती आहेत.
मराठवाड्यात खूप म्हणजे सगळे असं अ देणारे घेणाऱ्या सवयी जास्त आहेत.
अच्छा
त्यातल्या त्यात तर आपल्या इकडे नसते नाशिक राहुदे देणाऱ्या देत रहावे घेणाऱ्या ने
ह हम्म‌‍‌‍‍ काही पद्धती छान वाटतात व कि त्याच्यावर उद्देश तेच चांगला असतो की खूप दिवसांनी ऍक्च्युली पूर्वी कसं होतं ना फोन ना काही एकमेकांना भेटणं म्हणजे काय मग हे सणवार त्या निमित्ताने एकत्र ये येणं भेटणं. त्यासाठी खर ते सणवार पाडले गेले असे. पण आता मग त्याचा इतका तो वेगळा अर्थ घेतला जातो नुसता शो करणं.
आता ल म्हणजे जवळच्या एटी जवळच्या एकटीनच्या लग्ना जात नाही अजूनवरून घुरी असून किवा कुठे असून विडओ कॉल करतात आता अधिक वास साठी माझ्या मावशीकडे गेलेलो होत तो मावशीची तिकडे आलेली होती मावशीकडे आणि घरीनी बडे स म्हणजे त्यांच्या नातीचा बडे हो तिच्या सासरवाल्यांनी व्हडिओ कॉल केला तो टी व्ही ला कनेक्ट केला मग ते सगळे दिसायचे यांना ते दिसायचे त्यांना ते दिसायचे नाही बडे सेलिब्रेशन
ह ह
अक्षरश पूजा करण्याचं अक्षर वगैरे करून म्हणजे खूप हसायला यायचं की असं कसं म्हणजे किती कं युगांत हे सोशल मीडियां मु खूंप म्हणजे लोकं कोणत्यां गोष्टीं कशा घेतील अंदाज कीतां जाऊं शकतं आपणं केळे
खरंच आहे खरंच आणि मनानें मांत्र दूंर गेले असं झालंय
जुन्यां पद्धतीं म्हणजे ते कांहीं व्हॅल्यूचं नाहीं देतं असेलं आंजही आहेतं कांहीं दो परंपरा आतां कांहीं नां पांय पडांयची तरं खूंप लांज वाटतें कां आणि जास्तं करूंन जे जनरेशन आहे त्यांनां खूंप म्हणजे हे होतं कंगरां नसतं परंपरागतं म आड वाटतांत कुंठे दुसऱ्यांचा पायांला हांत लावांयचां
हो हो हो
पणं मंग मी एक गोष्टं पाहिजे कोर्ली की म्हणजे जरं जंवायांचा पांय जरं घुटलां तरं डायरेक्टं अक्षरशः सासू वारी घ ते आतां मी अ काहींचं दोन तीनं मांज चां ते गांवी गेली होती त्यां अजूंन कांहीं पतल्यां नाही पांय पुुसतांत आतां पांय पुसण्यांची पद्धंत पणं म्हणजे स्पेशलं लाईक केलेली
मं कांहीं ठिकाणीं आहे नां अजूंन अजूंनही करतं तेवढं हं ते गं त्यांना ते खरं नकोयं ते चुकीचंच वाटतं ते कशासांठी करायचं ते. मंग ते मुलांसारखंचं असतों नां तो मुलांच्या कशासांठी ते पडायच्यां पायां वगैरें मंग जेवणं वगैरें पणं अं ठीकं आहे इतंर देणं वस्तूं देणं गिफ्टं देणं ओके पणं मंग अं त्यांने तरं पायां धूंन ते पुसंन खरंच नको
आपणं कांहीं नाहीं पडूं देतं तरी पणं पायांला हातं नाहीं लांवू देतं
हम्मं हमं
त्यांनां वेगळं वाटतं ते नको ते कुंठे पांय धुवांयचे कुंठे पायांना हांत लावू द्यांयचां
हमं हंम हम्मं
तुम्हांला कायं अनुभव आलां दोडल्यांच्या महिन्यांत अधिक मांस
हां मी मी सतेचं अनुभव म्हणजे आतां ते आजूंबाजूंला पाहिले नां आणि हे बरेचं मोबाईल वरं असं स्टेटंस वगैरें म्हणजे खरंच खूंप शॉक झांलेली मी असतंय कसं पाहिलं एक अगदीं छोटंसं तीनं चार वर्षाचा मुलंगा असेल कदांचित पहिल्यांदां शाळेंत जाणारं असेलं नां त्यांनी धोडां म्हणूंन मंग त्यांला सगळें शाळेच्यां वस्तूं त्यांच्या समोर ठेवलेल्यां होत्यां सगगदी अ द तरं असेलं त्यांचे बुक्स वगैरें पेन पेन्सिल शूंज सगळं ठेवलें नां तसं त्यांचा केलां बां हां असं मी अनेक स्टेटंस लां पाहिलं
जरां कांहीं फतो ठीकं आहे कारणं त्यां मुलांला मंग तं शाळेंत जाण्यांसांठी थोडांसां लवीनक ठेऊवाचं
हां ती गोष्टं हां चांगलं वाटलं पणं ते नवीन नवीन पद्धती बां
हम्मं हम्मं
बोलून आपलां अधिकमांस तरं सगळ्यांचा चांगला गेलां पुढच्यां आधिकमांस ची वांट बघूं
हो आतां डायरेक्टं तीनं वर्षांनीं नां परंत
हो हो परंत तीनं वर्षांने
हम्मं ठीकं आहे त्यां निमित्तानं एन्जॉय होतो मं माणसांचा सणवार त्यासाठीच चांगले असतात आपले.
बरोबर आहे चालतंय मग
हो चालेल चालेल ठीक आहे बोलूयात परत छान वाटलं बोलून.
ओके.
हा थँक्यू.